नमस्कार मॅम.
नमस्कार.
काय करताय?
ते
हॅलो! आवाज येत तोय का माझा? हं
बोल
आवाज, नाही येतोय मॅडम तुमचा अटकून-अटकून येतोय.
हॅलो! हॅलो
तोय बोलना. बोला, बोला
आता
हा, आता येतोय आवाज. जेवण झालं का? हॅलो मॅडम, आज येतोय? हा येतो. जेवण झालं का?
हो, हो झालं झालं झालं.
काय जेवण केलय? हॅलो, खिचडी? हा मी पण खिचडीच खाल्लं.
तु पण खिच पलीस खाल्ली का? काय नाई ग आता आता कपडे धुतले उदद्या जायची तयार करते
हुद्या कशाला घरी
गावाला जायचंय
गावाला जायचे
ह
सुट्टी ये का उद्या तुमची
हो आम्हाला सुट्टी उद्या हो त्या
हा चांगलय फिरूनया एक च म्हण आहे योग्य
हा आई वडलांना भेटून यायचं जाऊन यायचं मस्त
हा आईवडलांना भेटायला जायच
जाणाराय का तुम्ही
हा उद्या सकाळी जाणारये
एकटे जाणारे का समीर सोबत
दादा काय करताय
बसले ये तेे पण गप्पा मारत संदीप सोबत. हा.
हा. हॅलो मॅडम ते ग्रुप वर की
हा मी तेच विचारत होते. ते जो ग्रुप वर मी मेसेज टाकलेला तो बघीतला. तुला का समजला का तो.
हो बघितलं आहे मॅडम मी पण. असच गाई गाई मण. पण करून बघितलं ना जास्त आता.
हा त्याच्यामुळेच तर त्याच्यामध्ये सरांनी सांगितलेलं, हा मी तुला समजून देईल त्याच्यामध्ये त्या पद्धती तिने काम ते कामं कराय जस सांगितलेलय सरांनी इइ ज्या त्यांच एज अ त्यांचा सर्वे करून मग त्यांच एज बी जे आहे ते सातच्या वरती पाहिजे सातच्या खाली नाही पाहिजे अस आणि ज्या आठ अठरा व कमी वयात तस गरोदर झालेल्या माता आहेत मग त्यांना त्यांना अअ हॉस्पिटल मध्येे ठेवायचंय हे त्यांना त्यांना डेटा आपल्याकडे ठेवायच असं त्यांनी सांगितलेलं आहे
असं का हम् चालेल मग उद्या मी गरोदर मातांना भेटून भेट देऊन देणार आणि पिर लिटरला पण सांगते उद्या
हाआआ
केेशोरी मुलींना पण भेट देते.
भेट दे आणि आणि आपले जे गरोदर माता आहे त्यांना सगळ्यांना अ भेट आणि अ ते प्रोटीन गाऊून जे
हाआआ तेच उद्या तेच करायचंय.
ते करून द्यायच हम्म
हो स्कंदा माताच पण ब नाही क बाकी आहे ना. हा मग जा अपडेट करून घेणार आणि सकाळी स्कंदामाताच्या पण स्कर काढावं लागेल ना.
हा तो पण करून घे उद्य त्या वगैरे मग ते पूर्ण स
हाअ हो चालेल अजून काय करताय मॅडम अंजली आता फोन आला होता तिचा. अ खिचडी जेवलं मी पण सस काही नाही दिदी झोपली चिऊ काय बसले मोबाईल बघते असं सांगत होते हम् हम्
पण आवाज नाही येत होता तिथ पण रेंज प्रॉब्लेम असेल ना
ह म
हम्म
आता त्या
हा हसाका
अंजलीला लावला तर हा हा
आणि म तास आहे म्हणला गेल होत आताज आले
का
कपडे घ्यायला आवाज येतोय का मॅडम माझा
आ
आवाज येतोय का
हो येतोय ना बोल ना तू
हा कपडे धोता आहे का तुम्ही हो घेतले ना पीम सा झा पम सा आम्ही इनकम पडे
हो का
विहान सग असल लकाथ आहे ना कार्यक्रम आहे क्लास मध्ये म्हणून कपडे घ्यायला गेल होत हम् त्याच्यासाठी घेतल्या. हो घेतली. कामाला.. पण दडगावला यायच्या ना मॅडम.
चला ना मग उद्या जाऊ ना आपण. चला. चाललं
अंजली.. अंजलीन त्यांची गाडी घेऊन जाऊ आपण फिरायला मस्त. बाई. नर्मदा काठी बागायची हाय ना आम्हाला. केवांच तर हेच सांगतय ना आपण!
माझा ड्रायव्ह थोडा प्रॉब्लेम आहे. मला गाडी घेऊन जा्यायला भीती वाटतेय तू तुम्ही येत असेल तर चला आपण.
बरोबर. ड्रायव्हर समीर हाय ना?
नाही ये बघ तं..
कोण हाय मॅडम?
समीर. समीर लोनखड्याला आहे. हां, हॅलो. समीर नाहीए. मी एकटीच आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे इतक्या लांब जायला.
अस्सा.. मग. कोणासोबत जाणार आहे तुम्ही मग?
अस.
एकटी तं नाय जाऊ शकत ना, तसं चांगल नाय. मला एक अ परवा मला स्वप्न आलं होतं. मला तुम्ही दडगावला येते का? असं विचारत होते म्हटलं मी रस्त्याला बघून घाबरून जात. ते स्वप्नामध्ये. रिकामा ऑडिओ मला नाही यायचे बाबा सांगून देते मी. तुम्हांला मी गाडीतच काय चढणार नही.
ते आज खरंच झालं बघ.
मग स्वप्न खर झालं खरं हम्म...
चल मग येते का?
नाही मला भीती वाटते मी गेली होती ना आता ए एप्रिल मध्ये दडगाव ला रस्ता लय डेंजरय तिकडं
इकडच तर काही नाही ग तो आमच्या गावाकडचा रस्ता बघशील ना तू तेव्हा तुला वाटेल कि खरदडगा मध्ये गेली
हा मला भीती वाटते मॅडम एवढं अ खूप लय डेंजर होते रस्ते तिकड तर पण चढाव पण तेवढंच
हो मग दडगाव आहे ते
दडगाव आहे ना बघ आता पावसाळ्यामध्ये चांगलं अजून दिसेल हिरवगार निसर्ग चांगले आहे तस
निसर्ग खूप चांगला आहे हो बघण्यासारखं पण आहे पण आमच्याकडे पावसात ना रस्ते खूप खराब होऊन जातात गाड्या जायला प्रॉब्लेम होऊन जातो आता कसं उन्हाळा तर कसं पण आपल्याला जाता येईल म्हणून मी सांगते की त्या सर तरच ला आपण जाऊ
आता अंजली अंजली तर नाही येऊ शक नार ना आता सगळे एकत्र जाऊन या मग
जाऊ आपण नंतर कधी जाऊ
हम्म आता पाऊस नाही य तोपर्यंत तुम्ही फिरून या मस्त पैकी मग एकटे जाणार का समीर ला घेऊन जाता हॅलो हॅलो मला आवाज येतय का हॅलो आवाज नाही येत ना मॅडम मध्ये कोण जातोय तुमचा आवाज हा आता येत तुम्ही बोला
हम्म
किती वाजेला निघणार आहेत तुम्ही उद्या
मी सकाळी सात वाजता सात वाजता निघेल मी
असं ख
हम्म
तुम्ही एकटे जाणार मग
होना आय
गाडी कस काय चालवणार तर मी कशीचा हा एवढे लांब एकटे जाणार तूमीं मघ
होना रस् त कोणी कोणी भेटून जाईल मला तस
चांगले मंग जाऊन या
हो आता थोड वेळ चालवायला लागली गाडी त ट्रेन चेन्नई जाऊ शक ते हम
चांगले मग फिरून या मस्त उद्या हॅलो बरं ठेव का हो क आहे ठीक ठीक आहे म गुड नाईट